हॅलो.
हॅलो, हा ऐकू येतय काय?
हॅलो, हा येतोय काय आवाज?
हॅलो, हा ऐकू येतय काय?
हा येते ऐकू मला तो, हा हा येतोय आवाज येतोय येतोय.
हा हा बोला की. हा हा नाश्ता वगैरे झाला की नाहीे मग?
नाश्ता होय. नाश्ता सकाळी करून घेतला सोडा खर. पोरं पुरं गेल्यानंतर, माझं मी थोडं खाऊनच लाईटली मग चालू काम आवरायला. मग आता कपडे वगैरे तेन सगळी आवरून घेतली सगळं. आता गेल्यानंतर, झाडू वगैरे मारून सगळं आवरून घेतलं. मग आता घरी म काय असं म्हणजे आ काय करायचं म्हणून मी, मग आपले ब्लाऊज आणि अ -साडी पिकोफॉल वगैरे असं करतोय मग, घरी काम घरात म्हणजे एक एक्स्ट्रा म्हणून आपलं.
होय की, तेवढंच काही तरी होतंय ओ.
हा तेवढंच आणि म्हणजे पूर्ण असं फॅशन डिझायनिंग शिकले नाही मी, फक्त थोडं ब्लाउज आणि आपलं साड्या पिको फॉल असं शिकलेय फक्त.
हो हो तेवढंच होतय हो काय तर, घरी बसून काय झोपून काढत त्यापेक्षा
हा तेच की. मग
कमाई होते नई.
होय तेच मग, चालू असतय ती. आता अ-आता वेळेनुसार काळानुसार आता मिस्टर म्हणतात मला जा भर तू आणि शिक जा फूडं म्हणून. पण ते आता शक्य नाही ना- खूप गॅप झाला खूप वेळ गेला त्याच्यामध्ये, बराच कालावधी मधला गेला. पंधरा सोळा वर्ष झालं गॅप पडला आता त्यो. इतक्या दिवसानंतर
हा, बोला.
इतक्या दिवसानंतर म्हणजे आता आत्ताच शिक्षण पद्धत वेगळी लागली, आणि पहिली आमच्या वेळची वेगळी होती. हा ते ते शक्य नाही होत आता.
तर माझंच पाच सहा वर्ष गॅप पडल्यामुळ, मला घिणा झालतीत कॉलेजमधी.
बरं.
माझं ऍडमिशनच त्यांनी घिना झालतीत. मग नंतर आमचा मामा कसं मोठा मामा जज आहे ना मग त्याच्याकडनं आम्ही असं वसुली लावलं मग, असं असं काय का सगळं सांगितलीत. सांगून मग चार पाच वेळा मी फिरी मारलो त्या कॉलेजला. लावायच हुतं. नाही नाही नाही म्हणून कॅन्सलच केलीत शेवटला. मग मामा आमच सांगितला, सांगितलं कनी मग माझं एऍडमिशन घेतलित त्यांनी. मग त्या टायमाला दोन पोर सगळं घरचं मॅनेज करत करत करत मग तसच गेलो आणि त्या टायमाला कसं होतं मी, माझ्याकडे टू व्हीलर पण होती. मी सकाळी लिटरली चार वाजता उठायची मी.
बर
चार वाजता उठून पोरांचं आणि तसं कसं असतंय ह्यांचं, फूडचार्ट दिलं असतात पोरांच्या शाळेत. सकाळचं एक शॉर्ट ब्रेक आणि लंच ब्रेक दोन डबा असतात, मग ते प्रि पेर सगळं करायला पाहिजे की त्यांचं, ते करायचं ते करा आणि फ्रूट्स घालायचं, आता दोन काढल्यात मग पहिला स्टार्टिंग जात होत नाही माझं पोरगं पहिलीला, तीन होतीत मग एक फ्रूट्स द्यायचं एक शॉर्ट ब्रेक आणि एक लंच ब्रेक.
वह
तो होता त्या टाइमाला त्या त्याच सगळं बनवायचं सगळं डबं बांधायचं सगळं पॅक करायचं. लई त्रास व्हायचं मला मग बरोबर साडे सहा म्हणजे बस जायची आमच्या गावातनं हितनं. मग ती बस
आपल्या वेळेच्या शिक्षणाच्या वेळेला, एक डबा घेतला गेलं. ते ही आता लईच केले खरं, अति केलंय.
लई भरपूर केल्यात हो, त्याच्यामुळे कसं होत सांगा आ दोन- दोन, तीन- तीन पोरं वेगळं वेगळं शाळा असलं तर काय करायचं आम्ही?
हा मग आईवड आणि त्यांच्या बरोबर आम्ही शाळा शिकल्यागत हाय तेे. आता तर ते मेन्यू कार्ड हॉटेलमध्ये दे तात तसे देतात, की बाबा हा या दिवशी ह्या दोन दिवसात हे पालेभाजी पाहिजेत हे कडधान्य पाहिजे, अर का असं चालू असतंय.
हो, आणि कसं होते माहित काय दोन दोन पोरास्नी आम्ही एक पोरगेला गेले एक वेगळं शाळा ह्याला वेगळं घातलं, मला तसंच झालतं की आता बारकं होतं नाही मला दुसऱ्या शाळा आम्ही जयसिंगपूरला घातलं तो त्याला, मग ह्याचं बनवायचं का ह्याच बनवायचं? मग कुठलं असं मग डोकंच हे व्हायचं कुठलं म्हणून आ मग बिन बनवला दिलं असं तर त्यांचा फोन येयचा, तुम्ही नीट टिफन फॉलो करत नाही. मग असं हाय, काय आता का त्यामुळे हो, आता दोघांना पण एका पशीच घातले, त्याच्यामुळे तेवढं प्रॉब्लेम का नाही आता.
हा हा
मग हाय चालू आहे आता सगळं व्यवस्थित.
आता पोरांना आमच्या पण तसच आहे, तेश म पोरांना आमच्या पण ते तसंच आहे, शाळेत
अ लावून द्यायचं, वरनं आम्ही शिक शाळेला जायच होतो, आमचे आईवडील शाळेत ते मला वाटतंय, कधी तरी चुकून कधी तरी ते पण का काम असलं किंवा काय तर चुकूनच येणार, ह्यांची सुट्टी घेतली रजा अर्ज दिला तरी पालक चला, त्याने शाळेत चुकून कायतर इकडे तिकडे झालं, चला या शाळेत पालकांनी. मला मी, मी तर सराना त्या सांगतय की, आमाला पण शाळेत एखादा जेणेकरू आम्ही पण शि तो म्हटलं यांच्यासंग कायतरी, काय नाही या शाळेत या शाळेत लगी शाळेत.
च्या ह्या, आणि काय हो पैसेच बघितलं काय वाटेल ते सांगतात, नुसतं ते आणायचं हे आणायचं ते का आणल
ते म्हणतात ना शिक क्षणापेक्षा दिखावा जास्त झालाय, शिक्षणाचा आता ह्यात.
होय होय, आता ब ते आज काय काल फंक्शन आहे, आज कोण येणार आहे मग ते फिजिक्सचा त्या माझ्या मुलग्या शाळेत मग आज आणि फॅन्सी ड्रेसचं जर, मग डान्सचे कपडे वेगळी आणि फॅन्सी ड्रेसचं ते कपडे, पैसे म्हणजे हाय म्हणजे सगळं पैसे ह्यांच्यावरच सगळं जायले आम आता बघा हाय ते नि घालत तील ओ, मिडल क्लास फॅमिली आमच्यासारखी काय करायचं सगळं? आम्ही आमची पोरं चांगले शिकू देऊ म्हणून एक चांगल्या शाळेत घालायला जाताव.
या भीतीनच ना. मिडल क्लास फॅमिलीवाली मधीच अशी मागच राहायला लागलीत म्हणून तर.
हो हो आता आम्ही काय करतो बघा. आमचे पोर पण चांगले शिकू दे पुढे जाऊ दे ते पण फार इंग्लिश बोलू दे, आम्ही एक इच्छा ना कुठलं तर घायला जात ओ तिथं. त्यांच तर काही नाही. ते आणा. हे आणा. ते करून पाठवा. हे करून पाठवा. असं त्याच्यावरच पैसे जाते. अर्ध निम्म. मिडल क्लास फॅमिली अस ल कसं भिऊन घालणारच नाही हो ते. त्यांनी कुठलं द्यायचं पैसे. पोरांचं शिक्षण कराला बघायचं. का घरचं बघायचं. का आमच. असं लई त्यांच्या डोक्यात असते. काय काय. तर काय करताच येत नाही. पो तस त्यांनी
प्रॉब्लेम आमचा झालाय ना. आम्ही काय म्हणलोय. म्हणजे मी आमचं मत कस वयकतीक माझं पण आमच्या मिस्टरांच पण. त्यांची पण परिथिती नव्हती एवढी.
हो.
पण शिक्षण बारालं पण ते म्हणतात ना. माणूस काय तर जेव्हा त्याला ठेच लागल्यावर, आपल्या मनात प्रकार झाला तेनी. हळूहळू तेनी अस त्यांच्या जिद्दीन तस कामाच तिने ग्रोथ वाढावं तिने. आता आहे ते बऱ्यातकी, पण. आमचं दोघांचंही मत काय की, अरे आपण पैशाच्या हेन. किंवा काय परिस्थिती ना त्यांना आपण नाही शिक्षण घेऊ शकल. तसं पोराने आमच्या होउ नही. म्हणून आम्ही त्यांना. व्यवस्थित, चांगल्या, जरा बऱ्यापैकी शिक्षणात, किंवा जरा असं हे कराव म्हणून, त्यात घालाय जातोय त्यांना. तर काय म्हणतात. म तसं झालंय ते. शाळेच्या बाबतीत.
होय होय होय त्यांनी खरं म्हणजे समजून घ्यायला पाहिजे हो त्यांनी पण. इथं एकच रिच असलेली पीपल एवढंच येत नाही. तर मिडल क्लास फॅमिली पण असते. ते विचार करायला पाहिजे. त्यांनी कुठलं कुठलं पैसे कस कस अऍडजस्ट करू त्यांनी दिल्या असतात. आणि आम्ही एक्स्ट्रा यांना सांगित ल यांनी काय करतील. त्यांनी विचार कला पाहिजे. म्हण ते पण एक गोष्टी खरं म्हणज तसली. ते मोठ्या मोठ्या शाळातली.
मग मग आपल्या म्हणतात तेनी. गव्हर्नमेंट मध्ये घाला तुम्ही. सळ म अस
घाला. होय. आणि गव्हरमेंट शाळात घालायचं काही नाही. गव्हर्मेंट गव्हर्नमेंट शाळेत लक्ष देत नाहीत ओ तेवढं. लक्ष देत्याल पेक्षा त्यांनी. लेई स्ट्रेथ पण असते शाळेत.
अ
लक्ष देत नाहीत.
बाबा मग प्रत्येक पिढीने जर, असाच विचार केला. आपण हायच म मिडल क्लास. मध्येच राहायच का? कधीतरी तर स्वप्न आपण पण बघाय पाहिजेत पुढची. जर प्रत्येक वेळा अस झाल त. म्हणून एकांद पाऊल पुढं उचलायला गे ते तर, हे असं काय तर मधी होतंय. हे ह्याच्यामुळे कनी खरं ह्या मिडल क्लास फॅमिलीच का नाही. लईच हाल होतेय मधल्या मध्ये.
होय, आता माझं मिस्टर म्हणतात की, एकदा बस म्हटली ते सगळं यांचं घालू घालू. गप मराठी शाळेत टाकून जाऊया म्हणतात. आ एकदादा असच म्हणतात. आणि म्हणतात की नको पोर चांगले शिकू देत, चांगलं होऊ देत. आमची पोर सगळ्यांसारखं टॉपला येऊ दे. आता माझा मो मोठ पोरगये तर टॉपलाच आहे. टॉप थ्री मध्येच आहे मोठं पोरग आहे ते. घातलेला का पैसे वया जात नाही सोडा. शिक्षण चांगले शिकूद्यात. चल तर, त्यांचा खर्च जास्त असतात. हे जर कम करून घ्यायला पाहिजे त्यांनी. सगळ्यांनी हा एक लेव्हलची लोक नसतात. मिडल क्लास असतात. वरची लोकं असतात. खालची लोकं असतात. त्यात, सगळ्यांना पण पुरवडेल पाहिजे. असं त्यांनी पण ठेवाला पाहिजे. फीज असं.
थोरला मुलगा अ म्हणजे एवढा काय असा टॉपमध्ये नाय मध्यमच हाय. आणि अं धाकटा हाय तो मात्र थोडासां हुशार हाय त्याच्यापेक्षा तो म्हणजे अ टॉप थ्री मध्ये असतोय तो. त्या काय एवढा हे विषय नसतो तो हुशार आहे पण जरा तो तो मुळात जरा कमी हुशाराय. पण दोघांचा ही आवडता गणित विषय हा दोघ घाना पण खूप आवतोय आणि दोघं पण गणितात एकदम हेे येते होय दोघांसनी पण भरपूर आवडता विषय
हम्म माझं नी बारकं पोरक तेवढं नी डोकं होय. माझं कसं माहीत बारकं पोरगं नही ते डोक्यात जातच नाय त्याच्या काय किती पण आता बघा त्याच क्लास घातलोय क्लास ला पण जातोय शाळेला आणि तिकड इकड बदलून तिकड पण शाळा घात ल आणि मी घरी पण घेतो. घेतलं तर पण त्याच्या डोक्यात काही जातच नाय.
एक एक मुलाची क्षमता कमी असत हा एकएक का आप आता या आपल्या आपलीच दोन पोरांच्यातनी फरक असतोय एक एक मुलांची क्षमता आपल्या कमी असत पण त्याच मुलांच्या मध्ये कायतर दुसरा टॅलेंट असतोय खरं
होय आत त्याला कसं हाय स्पोर्टस मध्ये लई ऍक्टिव्ह हाय बारक कस हाय माझं स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये लई ऍक्टिव्ह ये. कुठलं पण स्पोर्ट्स असू दे त्यो नंबर काढतोयचं तो असाय तो बारका म मोठा कसाय स्पोर्टस ह स्पोर्ट्स कसं तेवढंच मिडियम मग शाळामध्ये तो जास्त तस नुसता स्टडी मग काय तर नंबर आणायला पाहिजे नाई एक मार्क ट्वेंटी त्यांच महिन्याला मंथली स्टड टेस्ट ठेवातात. एक मार्क कम पडला तर पण त्यांच्या पप्पाला ते पेपर दाखवत नाही. नाईन्टीन पडलं तरी माझ्याकडनं सही करतोय होय पप्पा कावत्यात. ट्वेंटी आउटऑफ ट्वेंटी पडल तेवढच त्यांच्याकडनं सई मारून घेतोय त्यो नाईन्टीन एकच मार्क कमी पडुदे माझ्याकडेच येतोय मम्मी सई कर तू पप्पाला दाखवू नको आणि मला कावत्याल.
हा म्हणजे घा पोरांना पण वाट तय तेच ना म्हणजे त्यांना पण असत तेवढं पोरांना पण हे खरं आता काय म प्रत्येकानी कसंय प्रत्येकाचं डोकं हे वेगळं असतय. पण ती परं वेगळ्या ह्याच्यात असतात असं कोण म्हणते की बाबा पूर्ण टक्केवारी पूर्ण येतय ली पोरचं की बाबा चांगली अशी असत्यात असं नाही ये ज्यांची टक्केवारी नसत्यात ती सुद्धा पोरं कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रात पुढं येतात ती मुलं
होय मला तेच मॅडम सांगिटली की आता बार माझं पो बारक पोर असं असल्यामुळे आम्ही तिच्याकडे घेऊन गेलत नी ती सगळं त्याचा टेस्ट घेत ली मंग म्हंटली मॅडम म्हंटली की तुम्ही एवढं काय हे करून घेऊ नकासां म्हंटली तो अभ्यास नाही ह्याच्यातर हाय नी ह्याच्यातर मी पुढ आणूया त्याला सगळी अभ्यासातच पाहिजे म्हंटलं तर ह्याच्यात कोण येणार बघा असल्या ह्येज्यामधी दुसऱ्या ऍक्टिव्हटी म्हणजे आता अशी कुस्ती असू दे कराटी असू दे बॅट असे लई काय काय हाय. स्पोर्टस आता तेच आम्ही ठरवलय की राहू दे तो शाळामध्ये केवढं फिफ्टी पर्सेंट ट्रिप येऊदे बस आम्हाला स्पोर्टस मध्ये त त्याला पुढं आणायचं. असं करूनं आम्ही काय केलं होत त्याला कराटे क्लासला पण टाकलीय मी कराटे क्लासला टाकायचा आणि स्पोर्ट्स मधी कुठलं मॅडम पण सांगितल्या स्पोर्ट्समध्येचं त्याला आम्ही जास्त हे करतावं फोकस करताव मग त्याज्यामध्ये तर त्याला करूया मग असं सांगितल्याय मॅडम पण
अं दो आमच्या पण दोन्ही मुलांच कसं अ अभ्यास करतात दोघांच पण पण थोरल्याचं कस त्याच्या अग म्हणजे त्याच तो डोक्यात जर त्यान मनापासन केला तरच त्याच्या डोक्यात बसतय नाय तर म काय मम्मीला दाखवायसारखं अभ्यास केला की म सपल त्याज नाही काय पण त्याना नय पण गणित असा विषय सांगतोय इतका त्याला आवडतो इतका जरी तो असा कधी पण कंठाळा जर असला आणि हे असं असं एवढं गरीचं करून दे नाहीतर हा धाकटा त्याला कधी कधी विचारते दादा मला हे समजून सांग जरा अस लगेच त्याच्या बरोबरीच्या पोरांना पण असं सांगत असतो की असं नाही तसं म्हणजे बरोबर समजवून देत असतोय प्रश्न सगळं.
मग चांगलाय की होते गणित खरं म्हणजे गणित आणि सायन्स दोन्ही मध्ये राहायचं लय इम्पॉर्टंट असतय.
गणित गणित दोघांनाही खूप आवडतय गणित. सायन्समध्ये थोडासा वीक आहे थोडा खरं पण गणितमध्ये एकदम हे हाय तो. त्याला खूप आवडतेत गणित विषय आणि सेम दो सेम दोघांना दोघांना पण सेम गणितच आवडतात आणि त्यांच्या पप्पांचं पण गणित एकदम हे हाय.
होय काय मग त्याच्यामुळे पोरांना पण तेच आवडतय वाढतय.